हा बोला मॅडम हो हो येत आहे मॅडम आवाज आ
पण होळी बद्दल माहिती आहे का? एक होळी असा होळी हा भारतातील प्रमुख तो फाल्गुन पोणीमेला साजरा केला जातो बरोबर. आता सगळ्यांनाच माहितीय खूप एन्जॉय खूप नाही होई म्हे त्याच्यामध्ये कलर पा बरोबर होळीमध्ये काय करतो आपण वाईट प्रवृतीचा नाश कर हो हा कधी येतो फाल्गुन पौर्णिमेला येतो, हा सण वसंत. त्या आगीला विजयाचे प्रतीक मानल जाते प्रतिक मानला जातं, या सणाला बरोबर होळीचे काही महत्त्व आहे कि समाजात भावना वाढते जुने मतभेद विसरून नव्यानी नाती जोडायची संधी मिळते वसंत ऋतूचे स्वागत करायचा हा एक उत्सव आहे नंतर वाईट प्रवृत्तीचा नाश आणि चांगुलपणाचा विजय दर्श दर्शविणारा हा एक खूप चांगला असा सण आहे तर मला सांगल की होळी कशी साजरी?
वाईटाचा नाश अ होळी का? पहिले अ आपले असे लाकड असतात कि नाही म जमा करत गवऱ्या असतात आपला गवऱ्या त्याचे अशी हे करतात तयार त्याला मस्त सजवतात त्याची पूजा वगैरे करतात मग त्याला त्याला त्याच्यामध्ये वाईट गोष्टी जळून जाण्यासाठी आपण हा होळीचा अग्नी पेटवतो हे लागतात
त्यासाठी काय करतात होलिका दहन करतात पण होलिका दहन म्हणजे काय? पौर्णिमेच्या रात्री होळी प्रज्वलित करून तिचे पूजन करतात बरोबर नंतर दुसऱ्या दिवशी काय करतात धुलीवंदन साजरे करतात म्हणजे रंग वगैरे खेळताात दुसऱ्या दिवशी रंगपंचमी म्हणतात, त्याला दुसऱ्या दिवशी लोक एकमेकांना रंग आणि गुलाल लावून आनंद साजरा करतात बरोबर घरात -घरात, नैवेद्य करतातं पुरणपोळी, भुजिया आणि इतर पारंपरिक पदार्थ तयार केले जातात जशी ज्याची परंपरा तस तो त्याचे खाद्य पदार्थ तयार करून खातो. बरोबर, मित्र परिवार एकत्र येऊन एकमेकांना हॅपहोली हैप्पी होली अस म्हणतात, ना नंतर होळीची एक काय ती मी तुम्हाला सांगते
हा चालेल
होळीचा संबंध प्रल्हाद हिरण्य कश्यप यांच्या शी आहे आणि होलिका जोडलेला जातो म्हणजे बहुतेक जणांना माहिती नाहीये, पण मी तुम्हाला सांगते
हो मॅडम नाही आहे पण थोडी थोडीच माहिती आहे मॅडम मला
एक तारा आहे, भक्त प्रल्हादाच्या श्रद्धेमुळे त्याचे रक्षण झाले बरोबर तर, होलिकेचा नाश झाला त्यामुळे हा सण सत्य, श्रद्धा, आणि धर्मांच्या विजयाचे प्रतीक मानला जातो बरोबर पर्यावरणपूर्वक होळी कशी साजरी करावी मग आता होळीमध्ये काही रंग पण वापरतात त्या रंगांमध्ये रासायनिक पदार्थांचा वापर केला नाही पाहिजे प्रकारचे केमिकल असतात त्याच्यामुळे स्किन डॅमेज किंवा स्कन वरती एलर्जी येऊ शकते काही रेश वगैरे होतात त्याच्यासाठी काय करायला पाहिजे की पर्यानपूर्वक होळी तयार केली म्हणजे कि नैसर्गिक रंगाचा वापर करायला पाहिजे पाण्याची नासा नाही केली पाहिजे जास्त आता पाण्याची कमतरता जाणव समोरेश म्हणजे समोर जेव्हा तेव्हा नंतर पाण्या डीली पाहिजे झाडे न तोडता वरूर् पद्धतीने होळीचा दहन करायला पाहिजे लाकडं वगैरे लागतात रोहली काा दहन तर झाड तोडताड नाही केली पाहिजे चांगले म्हणजे जे जु ला
हो ना हा ते म्हणूनच जुन्या लोकांनी असं लावलेलं आहे म्हणतात की जस मग ते होळी जवळ आली की कचरा विचरा सापून जातो
त म्हणजे जे. झाडे आहे ती न तोडता. पर्यावरण ला. करून दोळी. सा ह हेग आहे. सर्वांसोबत आनंदाने आणि सुरक्षित सण साजरा करायला पाहिजे याचा म्हणजे याच्याहून काय समजत कि होळी हा आनंद प्रेम एकता आणि चांगुलकपणाचा संदेश देणारा सण आहे ना हा एक पर्यावरणाचे भान ठेवून आणि सर्वचा सन्मान राखून. हीच खरी हो होळीची. परंपरा आहे.
हो मॅडम. आणखी आ. अजून हे बैल पोळा पण सण असतो शेतकऱ्याचा त्याच्याबद्दल सांगा ना मॅडम काही माहिती हा.
तात.
आता बैल पोळा हा हा काय एक महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांचा सण आहे बरोबर अत्यंत महत्त्वाचा सण असतो त्यांच्यासाठी बैल पेडा पोळा म्हणजे. ते हा सण कधी येतो तर श्रावण अमावस्थेच्या अमावस्थेला साजरा. कि नाही शेतीच्या कामात व वर्षभर मेहनत करणाऱ्या बैल बैल प्रतिकृतज्ञ त्या व्यक्त करण्यासाठी ह सण साजरा केला जातो की वर्षभर बैल. राबतात शेतात त्यांना पाहिजेत म्हणजे नेहमी ते म्हणजे कामात कामात. कामातच असतात ना तर त्यां त्यांच्यासाठी कृतज्ञ त्या म्हणजे ते कसे प्रामाणिकपणे काम करतात किंवा किती कष्टाळू असते ते त्या त्याचे कृ व्यक्त करण्यासाठी हा एक सण साजरा करत तर बैल पोळ्याचे काय महत्व. ो आहे आपल्या हिंदू धर्मामध्ये कि बैलाबद्ल. लकृतज्ञता व्यक्त केली जाते. परत शेतकरी आणि बैल यांचे ना नाते अधिक अधिक दृष्ट होते त्याच्यामुळे नंतर शेतीचे महत्त्व आणि. पशुप्रेमाचा संदेश दिला जातो. कि पशु त्यांना पण त्रास नाही दिला पाहिजे आता कोय काही लोक कसे असतात तर त्यांना त्रास देतात. द्म त्यांना मारतिला काही चिडवतील असं काही पण म्हणजे काही पण खायला देतात आता प्लास्टिक प् च चालू आहे सध्या. कि प्लास्टिकच्या बरन्या ते काय होतं कि त्यांना समजत नाही ते करता ते खाऊन टाकतात त्या आपण गोष्टी नर पण त्याच्यात किती केमिकल असतं ना ते किती त्यांना त्यांच्या बॉडीला हार्म करू शकतो हे तर आपल्याला समजूनच येतं समज. तर ते पशुप्रेमात संदेश दिला जातो नंतर ग्रामीण संस्कृती आणि परंपरा जपल्या जातात त्या पलाना क छान सजवतात ना रंगविरंग अस होतात त्यांना त्याृ त्यांना खायला प्यायला म्हणज व्यवस्थित त्यांना पाहिजे ते देतात एक दिवस त्यांना सुट्टी देतात
ट्टी
करतात बैला आंोळ घालून स्वच्छ केले जात ते सगळात काश त्याच्या शिंगांना रंग लावून फुले जुळी आणि घंटा आणि घंटांच्या सज सजवले घंट्यानी त्याना सजवतात बरोबर इकडं बैल आहेत पूजा करून त्यांना पुरणपोळी व इतर खाद्यपदार्थ खाऊ घालतात
होम् हो
गावातून बैलाची मिरवणूक काढली जाते त्यांना सजवून त्यांची मिरवणूक काढली जाते नंतर शेतकरी बैलांना त्या दिवशी विश्रांती देतात पण त्यांना जे हे काम नसते की शेतातलं काम वगैरे हे नसते पै मला सांगा कि बैल पोळ्यामुळे काय संदेश देतो आपण लोकांना.
असा देतो की बैल पोळा साजरा केल्याने आपला आपण सगळे एकत्र येतो बा शेतकरी लोकांना पण तेवढाच ते वेळ काढतात एक दिवस आपल्या आपल्या बैलांना घेऊन सजवून देतात सगळे आपण एकत्र जम मग तो सण साजरा करतात. आणि तेव्हा असं काही विकायसाठी पण लहान मुलांना पण आपण बैल पोळा घेऊन जाऊ शकतो. पाहायला जातो आपण मग तिथे दुकाने वगैरे पण लावतात काही फुगे वगैरे असतात मग मुलांना पण ते आपण म्हणजे एक प्रकारची स्वारी ला घेऊन जा जाण्यासारख होत. मुलांना पण आवडतो बैल पोळा. पाहायला त्यांची शर्यत लावतात ते आवडत.
हो. म्हणजे काय कि प्राण्यांवरच प्रेम त्याच्यातून काय होते महत्त्वाचं म्हणजे बैल पोळ्याचा काय संदेश आहे की प्राण्यांवर प्रेम करा. कष्टाचे महत्व ओळखा परत निसर्गाने शेतीचा सन्मान करा. कृतज्ञतेची भावना जपा प्राण्यांना रिकामा त्रास देऊ नका. का या सगळ्या गोष्टी बैल पोळ्या बैल पोळा या सणातून आपल्याला समजतात कि फक्त बैलच नाही तर बाकी पण जे प्राणी आहे त्यांना जबरदस्ती त्रास नाही दिला पाहिजे. त्यांना आता कुत्रा कुत्रे वगैरे अस त्यांना जबरदस्ती मारून त्यांच हे नाही केलं पाहिजे त्यांना त्रास नाही दिला पाहिजे. गाय वगैरे असतात त्यांना पण रीकामा त्रास नाही दिला पाहिजे. पशु प्रेम एक प्रकारचा प्राण्यांवर प्रेम करा इतका संदेश त्याच्यावर हे करतो म्हणजे काय बैल पोळा हा केवळ नसून शेतकरी आणि बैल यांच्यातील जिव्हाळ्याचा जिव्हाळ्याचा किंवा नात्याचा उत्सव आहे असा मानला जातो. हा सण आपल्याला मेहनत कृतज्ञता पशुप्रेम आणि ग्रामीण संस्कृतीचे महत्त्व शिकवतो.
बरोबर आहे.
आणखी कोणता सण? ज्याच्याबद्दल तुम्हाला माहिती नाहीये मला सांग रक्षाबंधन
बहीण भावाचं नातं.
रक्षण आता भाऊ मोठा असो लहान असो पण रक्षाबंधन कोणासोबत पण आपण हे करू शकतो आता रक्षाबंधन बहीण भाऊ दूर दूर राहत जाऊन साजरे केले जातात रक्षाबंधन हा भारतातील एक महत्त्वाचा सण मानला जातो हा सण कधी येतो तर हा सण श्रावण पौर्णिमेला साजरा केला जातो. या दिवशी बहवीन भावाच्या मनगट वर राखी बांधते आणि त्याची सुख समृद्धी दिव दिर गायुष साठी प्रार्थना करते भाऊ भाऊ ह बहिणीचे रक्षण करण्याचे वचन देतो त्याच्यामुळे तिला मग रक्षा बंधनाचे महत्त्व
हा ह परंपरा सन्मानाचा स